हॅलो हा हॅलो बोला ना नमस्ते मॅ
नाही मी दोन वेळा कॉला व लागल नाही मण तू परत लावला.
हो का बरं बर.
हा हो.
बोला ना काय चाललं झालं चहा वगैरे.
हो हो झालं झालं चहा वगैरे जाणं. आवर बाकीचे आवरत होते.
हम्म हम् हम् हो का बरं बर फुला
हम्
हॅलो हा बोला ना बोला म हो हो हो.
हम्. तुमच्याशी मगाशी बोलून छान वाटलं छान बोललं. ह् हो. ते पण छान समजायचं.
हॅलो.
हा हॅलो हा आवाज कट होते माझ्याकडून
हो हो तुमच्याकडून मला आवाज खरखर खरखर येतो.
हा पाऊस चालाय त्याच्यामुळे रेंज कमी येतायत ते हा हा हो वाटतय नदी पण खूप भरलंय आणि पडतोय थोडस
मग काय चालू होते पुन्हा तलावाचं स्वरूप येतय आता तुमच्या इथे धोधो पाऊस पडला तर.
हो काय माहितीय आता आता तर होऊन गेला आठ दिवस आता परत येतोय का समजत नाही.
ब्रेक घेतलं होत पावसा आणि त्यामुळेळ आता पुन्हा जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण. वायू प्रदूषण पुन्हा चालू होतय आता.
चालू होईल.
मग काय तर न नाल्या सगळ्या म्हणजे जे नाले आहेत ते तोडून भरणार. पुन्हा तलावाचं स्वरूप येणार गावाला तुमच्या त्यामुळं. म्हणजे आपण पण जे काही खातो रॅपर वगैरे ते तिथल्या तिथं न टाकताना त्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे आ
हम्म, आ करते आम्ही काय करूच काय खातो ना. आम्ही चूल पेटवतो ना चुलीला वगैरे वाप
अरे बापरे! हो हो हो नाही ते योग्य आहे चूल खरं चुलीची सवय पाहिजे आता गॅस किती महाग झालेला आहे, चूल हो हो, हं हं नाही तरी पण तेवढं तरी करताय ना की तो लाईट बिल वाचत आपल गॅस वाच, गॅस ची बचत होते मग काही ना काही ऑप्शन असायला पाहिजे माणसांकडे.
अरे आपल्या परम पारंपरिक पिढ्या चालू ठेवायला
नाही चालू ठेवायला हो हो नाही आज न उद्या हे आपले आपले परिस्थिती हीच येणार आहे चुलीवरच स्वयंपाक कराव लागणार आहे. आज जर ते पुढचं जर युद्ध चालू राहिलं गॅस महागलं तर आपल्याला चुलीवरच स्वय पाक कराव लागेल तर तुम्ही आता करताय मग का येत कितीतरी लोक करतायत आणि पोरांना, आणि त्यावरचं स्वयंपाक किती टेस्टी होतं जेवण किती छान वाटतं. ते हा जेवण टेस्टी होत जे आम्हाला भेटत नाहीय ते तुम्हाला भेटते तर तुम्ही एन्जॉय करा ना लाईफ. आमच्या पोरांना तर चूल सुद्धा माहित नाहीये, काहीच माहित नाहीये. मग काय ओव्हन आमच्या पोरा ओव्हन, गॅस ह्याच गोष्टी माहिती आहेत. राईस कुकर ह्यच गोष्टी माहिती आहेत चूल कशी पेटवायची त्याला काय लागतं साधन हे सुद्धा माहित माहित नाही आमच्या पोरांना आज ना उद्या ती जेव्हा परिस्थिती त्यांच्यावर येईल ना मग त्यांना ह्य ह्य गोष्टींचा प्रॉब्लेम होईल हा नाही प्रॉब्लेम येईल त्यांना म्हणजे माहितीच नाही चूल कशी पेटवायची. या गोष्टींची सवय असावी माणसाला कारण वेळ कधी कुठली कुणावर येईल माहितीच नाही आपल्याला.
नाही आमच्याकडे ओव्हन वगैरे आहे पण जास्त त्याचा वापर नाही कधीतरी हे ब्रेड सँडविच हे करायला बाकी नाही जास्त.
हो आमच्या सर्रास आप थोडीशीच भाजी पण राहिली असेल तर मम्मी एक-दोन मिनिट ओव्हनला हो गरम कर ना मम्मी एक-दोन मिनिट. आहे तर वापर करावा असं आमच्या पोरांचं बोलण असतय पण ते किती घातक आहे हे त्यांना कोण सांगणार प्रत्येक गोष्ट लाईट वर शिजलेली असते मग ते किती घातक असते. शरीराला पण नाही त्यांना नाही चुलीवरच स्वयंपाक आमच्या नशीबी कधी येणार काय माहिती आता.
हो नाही आज तर होईल.
पण आहेत की चुलीवर स्वयंपाक भेटतो तिथं आम्ही आवर्जून जातो. स्वयंपाक चला जेऊया पण ते चुलीवरच नसतं टेस्ट आपल्याला लगेच कळून येते चुलीवरच नसतं गॅसवरचच असतं फक्त चुलीच तें थोडीफार मांडणी केलेली असते. नाव ते लिहिलेलं असतं आपण. जातो चला चुलीचा स्वयंपाक काय गावाकडचे लोक आहेत. चला म्हणून जातात पण ते सगळ गॅसवरचच असत, चला जेव्हा भेटल तेव्हा नशीबी बघायचं, बोला ना आणखीन काय?
काय
पोरं पोरं वगैरे आहेत मोबाईल वगैरे घेऊन बसतात
हो गे कधीतरी माझं जास्त नाही मी काही जास्त देत नाही आजीचं असलं की आजीच घेतात पण त्यांचं ते हा युट्यूब ला काय बघणं हे चालू असतं कधीतरी पण बघितलं थोडा वेळ दहा मिनिटं कधीतरी आता खेळायला गेलेत.
जास्तात
नाय ते कसं ब्लॉक मध्ये राहणं आणि हे कस खेडेत
हा विलेज आणि सिटीमध्ये हो हो फरक पडतो पण आमच्यात पोरांना मोबाईल शिवाय चालत नाय पाचवी, साहावी, सातवी च्या पोरांकडे पण आमच्या ईथे मोबाईल आहे सर्वांना पोरी एकट्या जातात म्हणून त्यांना सातवी पासूनच तिला ट्युशनला तिथून कॉल करण्यासा त्यांना आणाय आणं म्हणजे आम्ही घेऊन येत होतो ना आणायला जायला प्रॉब्लेम व्हायला लागलाय म्हणून तेव्हापासूनच आम्ही पोरांना मोबाईल दिलो पण आमची पोरं झालेत गरज आहे पण जेवढं फायदे तेवढे तोटे पण आहेत ना मोबाईलचे.
हं त्यानं होत
मंग आम्ही जाईपर्यंत ते थोडंसं गेम खेळून घेत
हा हे बरोब
पंधरा वीस मिनिट वेळ लागतो आम्हांला तिथवर जाईपर्यंत मग ते तेवढ्यात गेम खेळून घेतात. रिल्स बघायचं होतं त्यां
रिल्स बघायचं.
मग तिथून आल्यावर पुन्हा एकदा दहा मिनिटं पंधरा मिनिटं म्हणजे थकून आलेत म्हणून पुन्हा ते मोबालच घेऊन बसतात हं पाच पाच पाच मिनट म्हणून एक तास होतो. तरी पण ते पोरं मोबाईल का सोडत नाहीत मग झालं अ ती चिडचिड त्यांचा स्वभाव किती चिडचिड झाला आज कालच्या पोरांचे ना मोबाईल मुळं किती चिडचिड करतात ते
चीड करतात हो.
बसल्याच ठिकाणी बसायचं एक एक तास
हो आणि आपण दिलं नाय की परत आपल्यावर चिडचिड करणार हं
चिडणार आपण काढून जर घेतला ना त्यांची कुठली अशी महत्वाची वस् तो आपण काढून घेतलाय की काय असं वाडतय आणि त्यां आणि आज आजकालचे हे पण आहेत आपले नवरे सुद्धा वॉशरूम ला जाताना पण मोबाईल लागतात त्यांना काय काम असतं काय माही
बोलायला असं रील्स बघायला कोण युट्यूब वरती चालूच
मोबाईलच पाहिजे आणि वरच्या खिशात पॉकेट मध्ये ते मोबाईल ठेवतात अटॅक यायचं प्रमाण कित
हो वाढलंय याच असे
सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात ना म हे कुठं तरी थांबलं पाहिजे.
हो.
एकाच ठिकाणी मोबाईल किती तुम्ही तीन चार तास पण त्या मोबा मोबाईल त्या पोरांना देऊन बसवा ते व्य हा तुम्हीचं पूर्ण अख्खं शॉपिंग करून या पोरं जिथल्या तिथंच बस सलेली असतात पाणी प्यायला पण उठणार नाहीत किंवा वॉशरूमला पण जाणार नाहीत मोबाईल मुळं ह्यांना जेवताना सुद्धा समोरची व्यक्ती काय बोलतेय, काय ताटात काय संपलंय काही फरक पडत नाही फक्त हा मोबाईलमध्येच लक्ष त्यांच पूर्ण लक्ष मोबाइलमध्ये अस
मोबाईलमध्ये हो
काय करायचंय मोबाईलचे चांगले पण चांगल्या गोष्टी पण आहेत. मी नाही म्हणत नाही चांगल्या गोष्टी आहेत आपण दूरच्या व्यक्तींना काही बोलू शक तो त्यांच हालचाल काय चालय तिथे आपल्याला स त्या गोष्टी कळतात किंवा आपण डाक्युमेंटस पाठवू शकतो सगळ्या गोष्टी आहेत.
सगळं आहेत.
जगभराची माहिती आपल्याला भेटते पण पोर हा पोर जर अस त्यात चा जर गैरवापर करत असतील किंवा आजकालचं होमवर्क सुद्धा व्हॉट्सअपवरच येतय.
व्हॉट्सअँप वरच हो
आपण कसं नोट डाऊन करून आणत होतो की एवढं होमवर्क आहे.
आहे
टीचरांनाच त्या गोष्टी लिहून बोर्डवर द्यायचा कंटाळा
त्याच्या हो आणि आमचे पण असं काही नोटीस असली तरी सुद्धा आमची मोबाईल वरच
उद्या सुट्टी आहे हे आज संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअपवरच येतंय
हो येतच हो सकाळपासन असतोच कुठली माहित हो
च्
आले आमचं द्यावच लागत. तर हल्ली आमचं येससे वगैरे कुठला असेल ना ते टीचर सांगतात तुम्ही शोधा, तुम्ही लिहा.
हा त्यांना तेच पोरांना तेच पाहिजे अस एक व्यक्ती शोधत असते बाकीचे सगळे रट्टा मारत असते हा स्कूलमध्ये जाऊन पण इथं बसून हे मोबाईल मध्ये फक्त शोधण्याचं नाटक करतात आपल्या समोर आणि पुन्हा हा रिल्स बग
बाजूला गेलो
हो गेम खेळा, रील्स बघा, हेच चालू असतं आजकालच्या पोरांचं काय करायचं? टीचरच लोकं बोलतात की नाही वो आम्ही व्हॉट्सअपवर पाठवतो मग हे चुकीचं आहे ना कुठ तरी हे थांबलं पाहिजे. बोर्डवर तुम्ही लिहून द्या पोरं लिहून घेतील काय नाही समजलं ते विचार
विचारतील ते का तुम्हीच हे करत नाहीत आमचं पण तसच आहे सध्या
नाही आमचं तुमचं नाही सगळ्या जगातच हेच चाललंय काय बोलायचं
त्यांनी कोरोनाच्या काळात जे मोबाईल सुरू केलेत
हा हा त्या गोष्टीचा फायदा आज पण ते लोकं घेत आहेत. त्यांना फक्त शिकवण्याचं पेमेंट भ भेट तय आपल्या लेकराचं काय तरी होऊ दे त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाहीये कोणाला आता
तुम्ही बघा पॅरेंट्स अँज तुम्ही बघा ते सगळ्या गोष्टी आम्हांला नाही माहिती आमचं फक्त इथून शिकवायचं आणि घरी पाठवायचं.
आपण जरी जाऊन कंप्लेट केली ना तरी काय बोलणार तुम्ही अभ्यासापुरते द्या नंतर घ्या.
हा ते दिवसभर काम आता का कितीतरी पॅरेंट्स आहेत ते जॉबला जातात. आल्यावर ते पोरांना वेळ सुद्धा नाही देऊ शकत घ्या मोबाईल व्हॉट्सअपवर तुमं असा मॅसेज कसं झालंय बघा म्हणून ते किचनमध्ये जातात आणि जेन्टस लोकं आपलं जे ऑफिसचा काम असं ते सगळं करतात ते पोरांकडे लक्ष कोण देणार?
कोण देणार आपणच खात
आपण जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तेव्हा पोरांना होमवर्क सुद्धा कळत नाही आपण आल्यावर तिथून अभ्यासाला बसतात आपण येतो सात आठ वाजता येतो पो कधी अभ्यास करणार जेवणार कधी आपल्याशी संवाद साधणार किंवा
अली संवाद पण कमीच झालाय
मस् डायनिंग टेबलवरर बसलं तरी पण मोबाईल मोबाईल तरी टीव्ही तरी बोलणं हा विषयच नाहीये पोरांचं काहीतरी विचारलं तर ए थांब ग आई थांब ग मम्मी बघ ते टीव्हीवर किती छान हो हो एवढं ऐकू दे, तेवढं ऐकू दै आपण आयुष्यभर आता ऐकायचंच आहे आपल्याला बोलायचं कधीच नाही आपल्याला बोलायला कधी वेळ पण नाही भेटणार. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोललो नाही आता आपल्याला इथे बोलायची पण संधी नाहीये.
नाही हो ते सांगतात आमचं ऐका तुम्ही शांत रहा.
हा त्यांचंच ऐकायचं आज आता ते म्हणजे पुढ पुढचा जो जी पीडीया आहे ना तीच इंडिया चालवणार आहे आता आपला विषयच नाहीये तिथं असं झालंय आपण का आपल्या आपल्या नाही नाही आ पण का आपले जे अनुभव आहेत ते पोरांना सांगितले पाहिजे
ह
हे असे प्रॉब्लेम्स येतात हे असं केलं तर अशा गोष्टी होतात हे पोरांना आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण पोर आजकाल ऐकायच्या ह्याच्यात नाही मम्मी मोबाईलवर सगळ्या गोष्टी समजतात तू नको तुझं ज्ञान शिकवू हो आम्हाला माहितीये आपण एक गोष्टी सांगायला जातो पोरं आपल्याला दहा गोष्टी सुनाव...
शिकवतात हो ते बरोबर आहे
काय बोलायचं मग आजकालच्या पोरांना
अम्छ
असं आपल्याच फॅमिलीत होतं असं नाही गळ्या ऑल सगळीकडे तोच प्रॉब्लेम चाललाय काय करायचं पॅरेंट्सनं
हम्च्छ थँक्यू मॅडम नंतर करते परत हो थँक्यू बाय